हॅलो. हॅलो.
हॅलो.
लागला की माझा. पण मला वाटलं, तुझ्या माझं लिमिट संपलं. तुला कॉल करायचा. चवथा कॉलय, तुझा ह्यो.
होय, का?
हॅलो.
हां, कितवा कॉलय?
तुझ्या, तुला चवथा केलाय ग, मी.
संपलं का आता?
नाही. म्हणजे कस, आपण एक, पाच कॉल झाले ना. मग ते सबमिट होतय.
हो, मग तेच सांगते ना, मी तुला. अजून एक कॉल करावा लागेल मग.
हो. ब.
चार कॉल झाल्यात बाळा. आता ह्यो, पाचवा कॉलय, तु मला केलाय तो. माझे चार झालेत.
असू दे.
सांगायच तरी, मी कॉल केलाय म्हणून. तू करणारय म्हणून. मी अ तनुज्याला कॉल लावलेला. तिला कॉल लावला, मला वर दिसलं, मग मी कट केला हिकडच.
लावलेलास होय.
मग काय? गेला असत तुझं, झिरो से कंड वर सबमिट झाला असता, आता.
नाही - नाही उचललं नव्हत. मी, मी लावला. रिंग वाजाय लागली आणि तोपर्यंत, तुझावरती दिसला मला. मग मी कट मारला, हिकडून लगेच.
ह्, आता हातात फोन होता. आत्ता लगेच ठेवला. म्हणून, मी केला लगेच परत तुला.
हा. अग, तिला बिर्याणी खायचीय तनुज्याला. मग मला म्हणते, घेऊन ये करून.
हम्म.
ती न गो. त्याच्यासाठी विचरायचं होतं, कशी बनवून देेऊ तुला? हॅलो!
काय?
अगं बिर्याणी करायची होती म्हंटलं गं, तिला बिर्याणी खायची होती म त्याच्यासाठीच कॉल केलता, कशी बनवायची काय त्याचं?
हम्म हम्म.
तिला खायची तू करून घेऊन जाणार आहे, मग तू कोणाला विचारत होती बिर्याणी कशी करायची ती?
अरे कसली, कसली बनवू ते विचरायचं होतं तिला.
हा म ते बिर्याणी कसली असती?
प्रकारची असती, लय प्रकारची बिर्या बिर्याणी. हम्म तु हसू नको.
आगं तुला माहितच नाही का, कसली अस
माहिती आहे की गं, साईडणी गव्हाची पावडर सांडली.
वा!
हॅलो!
हा. तुमच्यात त्यादिवशी केलती ती कसली बिर्याणी होती, मला बघून नको हो
काय काय काय काय?
तुमच्यात केलेली बिर्याणी म्हंटलं
मला काहीच आवाज येईना तुझा.
अगं तुमच्यात केलेली बिर्याणी गं त्यादिवशी.
हा हा, तशी म्हणतेस का?
हा ती लय वेगळी होती, तसली बिर्याणी नसती ती मसाले भात हो
हॅलो!
अगं तसली बिर्याणी नसती म्हंटल तो मसाले भात होता.
बर, तुमच्यात कशी करतेत मग?
तू केलतं का? हॅलो!
ए पोरे तुला आवाज येतोय का नाही ग?
अगं येतोय ग बाळा, मी तुला म्हंटलं तुमच्यात तशीच
हा कळलं ते मला.
म तु पुढं‌ काय बोला नाहीच.
तुला ऐकायला येई नाय बहुतेक.
हो तूझ्या बापानी, बोला नायच तर तिकडून काय सांगती मला.
पोरगी कुठंय गं?
पुरगी व्हय? काय बोलू?
हम्म.
हम्म. कोणंतरी आहे कां तुझ्या शेजारी
कश्या वरूंन
मलां इकडं कळतंय म्हणूंन
कसं कळतंय
कसं मलां दिसतेत कॅमेरा तूं नं
अजूंन कायं
कायं नाहीं
लगेच जलं
कांय
नाहींच तुलां नाहीं
मंग स्वयंपांक
ठेऊं कां मी फोन
कायं
ठेवूं कां म्हणले फोन
नाहीं बोलं की
खाली
चप्पल घालूंन चालणांरय खाली कां
हम्मं पडलां
घे
पडलां
खाली घालूंन चाललेला चप्पल ती घरांत ती
हंम हंम
आंज लवकरं आलांय त डोक्याला तांप करूंन ठेवला माझं हे दांब ते दांब मलां झोपू दिलं नाहीं
विचारलंस कां माझं
तुलां मी कॉल करं म्हणलेलं
माणसले बिझीत बाळां त्यांना वेळं नाहींये कॉल उचलायंला किंवा रिटर्न करायंला
तेचं तसंच झालंय बघं आंता तरं ते एक गांडी तिकडं आहे त्यांला अजूंन सिटां नाहीं तिकडे चं ठेऊूनं यायची म्हणली आंता ती गांडी तरं
कायं नाहीं आहेंत
गाड्यांना सीटां नाय आहेतं गं
टिकिट नाहीं येतं कां बूकिंग लां
हां
तूं असं नां कायं बोलतीस शितांना येतं मलां कायं कळायचं गं हे सीटां म्हणजे कायं असतं
अगं रोजचं झाले आंता ते ते आमच्या आमच्यांत बोललं कळतंय लगेच
कश्याला मं आहेतं बरं
कायं आंता कायं आले असतील सगळीकडं कांहीं नसतील आलें कायं माहिती नुसतं सं द्यायचं त्यांना
हम् असलं लफडं करण्यांपेक्षा बघं नां तुम्हीं पांच सहा लाखांची गांडी घे घेतायं
कुठली, पाच- सहा लाखाची गाडीय गं. कुठली गाडी, पाच - सहा लाखाचीय.
ओ सॉरी, जास्तय ना. पण डाउन पेमेंट करताय ना. पा अरे, बाळा. मी काय सांगते. डाऊन पेमेंट तर तुम्ही पाच - सहा लाख रुपये कर, टाकताय ना.
हो. अजून दुसरी पेंडिंगलाय. बुकिंग केली दुसरी फोरव्हीलर. के वी.
हा. त्या जागेवर तुम्ही, दुसरं काही नाही टा करू शकत. हे असल ड्रायविंग करणं, सेफ नाहीये.
काय, कोण, सांगणार आता?
तू सांगितलेला, तो विषय नाही येत गं. काहीतरी टाकायचं एखादं. बेकरी टाकायची किंवा हॉटेल टाकायचं. किंवा कपड्याचं दुकान वगैरे. तसल कायतरी करायचं.
हम्म.
तुला पण जाता येईल. तुला पण बसता येईल. दुकानात वगैरे. ती आजच माहितीय का? म्हणजे, माझी मामीय. मावस मामी.
हम्.
तिजे पप्पा वारले, ऍक्सिडंटमध्ये. एकुलती एकच पोरगी होती. जाग्यावर जीव गेला त्यांचा. असल बेकार ना आणि सख्या अत्याच्यात दिली होती. मग तू बघ एक बाबा मेला. पण तीन जणांची नाती खराब झाली, बघ. पुरीला बाप राहिला नाही. त्या पोराला त्याजा मामा राहिला नाही. आणि तिज्या सासूला, तिचा भाऊ राहिला कसलं वाईट यार. ती रडत होती, माहतीय का? बेकार. माझ्या अंगावरच काटा आला डायरेक्ट, माहितेय का?
ते मी वारकऱ्यांचं बघितलं आज. त्यांचा पण, ऍक्सिडेंट झाला ना जेजुरीपशी.
होय.
वारक वारकऱ्यांच्या गाडीचा. त्यात काहीतरी दोन का तीन बायका, डेथ झाल्या.
आई शप्पथ.
आणि बरेच जण जखमीयत.
कसं, काय झाल?
काय एवढं वाचलं नाही बघ, मी. म मी ते स्किपच केलं. लय घाण अवस्था होती.
ते पण बघ ना, जागेवर डायरेक् अ हे झाले म्हंटल्यावर, ती किती लागला असेल.
तेच, की.
म्हागून येऊन धडकवलय.
हम्म. टेम्पो होता छोटा.
मला आत्ता, जस्ट आत्ता एक रिल आलती एक आई आणि तिचं छोट बाळ, ती चाललेली ती जसली बावळट सारखी, गाडी हाणत्याती ती पोरं. हिकडून - तिकडून. वॉग, वँग, वॉग, वग हॉर्न वाजवतात. तस आल, अन् डयरेक् त्यांना धडकून, त्यांच्या अंगाहून उडी मारून गाडी गेली. मग किती फास्टय बघ.
नाही. तसलेच रिल यायला लागलेत मला तर.
त्या पोराची छोट्या पोराची ना खालची टाचच तुटून बाजूला पडली डायरेक्ट.
हम्म आलती बहुतेक मला पण.
त्यामुळ आता जरा जास्त समजायला लागलंय सगळं. कारण माणसं लगेच टाकत्यात ना आधी काही एवढं कोण वापरत नव्हतं त्याच्यामुळे कळत नव्हतं. आता लगेच व्हायरल होतंय.
तर काही आजूबाजूचे लेख तेन लोक मा लगेच व्हिडिओ करत बसत्यात.
वाचवायचं राहिल व्हिडिओ महत्त्वाचा आदी.
तेच.
असं सगळीकडं तेच चालू आहे कोणाला काय बोलून काय फायदाच नाहीयाय ना?
काही बोलायचं.
कातडी चप्पल जर असे हे झाले असेल बर का? ताट झाले असेल म्हणजे कडक झाले असेल तर त्याला काय करायचं ग?
कशाला?
कातडी चप्पल.
आपली कोल्हापुरी असते तेलात टाकाय लागतय ग तेल सोडायला लागतय त्यात.
कुठ सोडायचं?
साईडने त्याला असेल की बघ अशे सांधे वगैरे काय जायला तेल. काही काही जण असे पूर्ण तेलात भिजत ठेवतेत नाहीतर मग भेत तेलात तेल असं सोडायला लागतय वाजते पण बघते बरेच.
फटफट वाजती.
हम्म तेल सोडाय लागतय त्याला.
माझी तसली वाजणारी नाहीय करकर वाजणारी नाहीय.
हम्म कर कर वाजतय ते काहीतरी प्युअर म्हणतेत.
हा पण त्यात
ओरिजनल हो.
मुलींची कुठय तवा असली वाजवणारी?
नाही ल्या ह्यांची जेंट्सची ग.
हा माझी माझी लागते लई जोरात बघा पण.